हा तई बोला अ मी ना तुमचे खूप सारे वर्कशॉप बघते किंवा युट्यूब व्हिडिओ बघते
हो हो नाही आपल्याला ना वैयक्त तिक नाही बोलायचं ताई आपल्याला ना वेगवेगळ्या विषयांवर बोलायचं आहे आ आपल्या आपण कोणत्या डिजीटल
लिटरसी हा तोच ते विषय मला समजून घ्यायचा होता आता ह्या सगळ्या तुमच्या एकंदर कामापेक्षा पण हा एक मुद्दा आहे तर तो विषय तुमच्याकडन समजून घ्यायचा होता म्हणून मी हे करत होते
तर आपल्याला डिजिटली महिलांना सुद्धा साक्षर केलं पाहिजे कारण काय झालंय की आता सगळ जग अस पुढे पुढे जातय आणि महिलांना जर डिजिटल गोष्टीच आल्या नाही करता तर त्यांना बराच काय म्हणूया आपण गॅप पडेल ना कि लोक पुढे निघून जातील आणि बऱ्याचशा गोष्टी यांना समजणारच नाही आणि कस आहे समजून सांगणारे पण आता सगळे ऑनलाईन असतात त्याच्यामुळे कोणी कोणाला समजून नाही सांगणार आपल्याला स्वतः शिकावं लागणार आहे नाही का तर त्यामुळे स्वतःला शिकण्या आपल्याला आणि आपल्या आ लोकल भाषेमध्ये सुद्धा अ हे सगळं आहे उपलब्ध आहे म्हणजे तर त्याच्यामुळे ते पण आपण शिकलं पाहिजे की युट्यूब वर व्हिडिओ कसे टाकायचे आपला जो छोटासा बिझनेस असेल तर त्या मोठा करण्यासाठी आपण कोणते कोणते सोशल मीडिया वापरू शकतो नाही का
म्हणजे बाजारपेठ बाजारपेठ निर्माण करण्यासाठी मग तुम्ही काम करता तर पहिली कुठली गोष्ट म्हणजे कामा संदर्भात किं लिटरसी संदर्भात तुम्हाला वाटतेय की अडचण का नाही
हो ते मोबाईल वर त्यांना ना वाचन कमी झालेलं आहे महिलांच जर व्यवस्थित त्यांनी वाचलं ना तर बरोबर कळतं ते परंतु ना ते एक आहे आणि दुसरी गोष्ट आहे की समजून घेण्या त्यासाठी ना त्यांचा महिलांचा करिअर गॅप खूप झालेले म्हणजे काय होतं महिला संसारात रमून जातात आणि मग नंतर त्या मध्ये काहीच अभ्यास करत नाही किंवा काहीच जगाशी त्यांच ना असा टच राहत नाही असं म्हण लं तरी चालेल मी माझं घर माझी मुलं याच्यातच ते अडकून राहतात आणि त्याच्यामुळे काय होत की त्यांना असं भांबवल्यासारखं होत नवीन काही करायचं म्हण मतल की की मी काय करू आता नेमक कस सुरुवात करायची आणि एक भीती पण म्हणजे आ आत्मविश्वास पण कमी होऊन जातो त्यांचा
ते मला तेच असं की आजकाल कारण की डिजिटल माध्यम एवढी वाढत चालली आहेत की रोज एक नवीन काहीतरी ॲप येतय नवीन काहीतरी लोकांपर्यंत पोहोचण्याच माध्यम ऑनलाईन तयार होत आणि आत्ताच कुठे व्हॉट्सअप सगळ्यांच्या मोबाईल व आहे पण वॉटसअप पण स सगळे जे काही फीचर्स आहेत किंवा त्याच्या जे काही त्यांनी
बरोबर
जोडून दिले ते नाही लोकांना वापरता येत म्हणजे इतकं बेसिक ह्याच्यावर काम करा लागतय आणि मग त्यांना बाकीच त्यांच्याकडे कला आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण तरी बाजारपेठ पर्यंत कसं पोचायचं कोणता ऑडियन्स आहे जो ऑनलाईन मागवतो किंवा कुठल्या कशा पद्धतीने आपल्या बिझनेस सा कोणत सोशल मडिया बेस्ड रा आपल्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचवता येईल अशा
हो ना हो ना तर तेच कमी पडतात त्या तिथे आणि म्हणून असे काही मध्यस्थांची गरज लागते किंवा सामाजिक संस्थांची अशी गरज लागते की ज्या त्यांना समजून पण सांगतील आणि त्या एका लेवलला आणून ठेवतील क कमीत क त्यांना आत्मविश्वास जो गेला आहे त्यांचा ना त आत्मविश्वास मिळवण्यापर्यंत आणून देतील मग त्यांच्या ते शिकतील एकदा का महिलांनी ठरवलं की मला शिकायचंय तर त्या करतातच हे आपल्याला अगदी नकी माहि ते कारण त्यांच्यामध्ये फक्त थोडस जे आहे ना त्या आजूबाजूचे लोक खूप जास्त वेगवेगळ बोलतात ना मग त्यांना त भीती वाटायला लागते अरे आपल्याला तर हे काही येत नाहीय
हो शब्दांचा पण वापर हो शब्दांचा वाप पण या वेळेला महत्वा ठरतो ना की आपण फक्त इंग्लिश आणि स्नॅपचॅट हे ऍप ते ऍप असं बोललं की त्यांना असं वाटत असे क आपण ते कुठेच नाही किंवा आपल्याला जास्तीत जास्त फक्त एक दोनच ऍप माहिती आणि आपण रोज तेवढेच वापरतो पण त्याच्या पलीकडे पण आपण काहीतरी वाप वापरू शकतो आपल आयुष्य सुखकर करण्यासाठी अजून काही गोष्ट आहेत त्याचा वापर करू शकतो हे नाही शक्यतो तीस सेकंद रील बघा आणि हे करा पुढे जावा एवढंच खूप लोकांना ते कळतय इव्हन खूप मी अ जेव्हा गावाकडे वगैरे फिरते ना तर कधी कधी काहीच अ महिलांना हे माहितीय की आपण बोलून आपल्याला हवं ते गुगल वर सर्च करू शकतो किंवा आपल्याला नाही का जे मिळतय तरक आजी होत्या काष्टा घातलेल्या पण त्यांच्या मै मा पण त्या युट्यूब व त्यांना आवड भजन बोलून सर्च करायच्या आणि ऐकायच्या आणि त्यांना ते इतकं भारी वाटत
आणि कस आहे की हे सगळं नवीन जग हे ना त्यांच्यासाठी म्हणजे आगदी वेगवेगळ्या ह्या सगळ्या क्रांती होत होत इथपर्यंत आलेल हे ना त मध्ये ज्या क्रांती झाल्या किंव्हा मध्ये जे थोडे थोडे बदल झालेले हेत त्या बदलात ह्या नव्हं त्या ना सगळ्या महिला त्याच्यामुळे त्यांना अचानक आलेला बदल जो आहे ना तो स्वीकारावा लागतोय आणि तिथे गडबड आहे अस मला वाटत की तिथे मग काय होत की त्यांचा जगाशी काहीच संबंध नाहीये आणि एकदम याच्यात जाय याय चय जस व्हॉट्सअँप आपल्याला पटकन वापरता आलं की हा हे सोपं आहे बाबा आपल्याला आपल्या भाषेत पण लिहिता येतय तस हळू हळू ते शिकणार आहे पण पहिल्यांदा जे आपण बोट धरून चालन म्हणतो ना तर तसं थोडसं कोणाच्या तरी स पोट मिळाला त्यांना तर त्या नक्की करू शकतात चांगलं अस काम हे ना आणि त्यांच्या बिजनेस साटी किंवा तुम्ही जस म्हणताय कि मार्केट मिळण्यासाठी ऑनलाईन हाच एक उत्तम पर्याय आहे कारण याला खूप हे पण नाही लागत की जागा खूप पाहिजे किंवा काय घरातून पण तुम्ही करू शक तात हे खूप मोठी गोष्ट आहे ना आताची
आणि तुम्ही खूप मोठ्या बाजारपेठेत खूप मोठ्या लोकांपर्यंत एकाच वेळेला ऑनलाईन मूळे पोहचता जे की तुम्हाला तिचेच तुमच्या स्थान जागेवर तुम्ही बिझनेस केला तरी इतकी लोक तुम्हाला जो डली जावू नाही शकतं जितकी ऑनलाईन तुम्हाला उपलब्ध राहतील परत त्यामुळे आपलं एक की आप लोकांना हवंय तेच आपण करतोय की आजून अपेक्षा काय आहे त्याज्याप्रमाणे आपण आपल्या अ प्रोडक्ट मध्ये हेज्यात बदलतोय काय हेची पण जाणीव माझ्या मते त्यामुळे निर्माण होईल जसं जसं ते त्यांची डिजिटल लिटरसी वाढेल.
हो आणि याच्यामुळे काय होत की ग्रामीण आणि श हरी भाग दोन्ही जोडले जातात. कारण ग्रामीण भागातल्या वस्तू ज्या आहेत त्या शहरातल्या लोकांना हव्या असतात आणि शहरात तल्या वस्तू ग्रामीण भागातल्या मु लाना हव्या असतात किंव्हा लोकांना हव्या असतात तर ते सुद्धा त्याच्यासाठी हा डिजिटलचा जर आधार घेतला तर ते खूप मोठी गोष्ट होऊन जाते चांगल चांगले पदार्थ सुद्धा खायला मिळतात त्यांना सगळं आता ऑनलाईन असल्यामुळे खूप गोष्टी वेळ नसेल तरी सुद्धा आपण नाही का जेवणाचे पदार्थ असू द्यात काही असू द्यात तर आपण ऑनलाईन पट कण मागवू शकतो वेळाची आणि साधनांची सुद्धा बचत होते मला अस वा टत ऑनलाईन मुळे हो की नाही?
मला असं वाटत की उलट म्हणजे हे फक्त आपण आपल्याकडचं काय देऊ शकतो हे ह्याच्या पलीकडे आपण काय शिकू शकतो आपल्या ज्ञानात काय भर पडू शक ते दुसऱ्यांना काय येतय ते मी अजून शिकून घेईल ह्याच पण खूप मोठा एक्सेस मिळतो ज्ञानाचा की आपल्या अपडेट राहण की आजून माझ्यासारखेच काम करणारे दुसऱ्या भागातली काही लोक हेत दुसऱ्या राज्यातले तर मी त्यांच्या कडन आजून नवीन काय शिकू शकते जेज्या म जेज्या म ज्येजा वापर मी माझ्या कामात करू शकते आसा एक मो ठा ज्ञानाचा सागर आहे त्याच्यापासन पण ह्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत त्या वंचित राहतात.
हो ना, हो ना, ऑनलाईन मुळे शक्य आहे म्हणजे परदेशातलं सुद्धा आपल्याला ऑनलाईन कोर्सेस करता येतात. कि मग आपल्याला तू जस म्हणते तस ज्ञानात आपल्या भर पडते. आणि ते वापरता येता. आपल्याला महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला जे काय करायचं आहे त्याच्यासाठी आपल्या ज्ञानाच नुसतं ज्ञान असून चालत नाही ना नुसतं. म्हणून ते वापरलं पण गेलं पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला आधार ह्या डी जिटल मुळे मिळतो. म्हणजे प्र त्येक गोष्टीचे ना एक दोन बाजू असतात नाही का जस्या नाण्याच्या दोन बाजू असतात त श्या. तर तसे डिजिटलच पण आहे की तुम्ही जसा वापराल तो मीडया तस तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळत जातात नाही का आणि मग तुम्हाला ते हा मग ते नवीन जग तुमच्यासाठी उघड होत नाही का काय वाटत?
बरोबर आहे बघ आणि तेच म्हणजे माझ्या मते शहरी आणि अ काय ग्रामीण असे दोन भाग पडतातच पण पिढ्यांचे पण इथे गॅप येतात की आताची पिढी मग माझ्या मते ती डिजिटल जस तुम्ही म्हणताात एक ठराविक बायकांमध्ये येणं किंवा एक ठरावीक वयाच्या बायकांमध्ये येण माझ्या मते त्यामुळे त्यांना त्यांच्याच घरातल्या मुलांशी कनेक्ट हो्यला पण मदत म्हणजे एका डिजिटल लिट्रसीचे वेगवेगळे
हो हो. असंच आपली खूप छान चर्चा होते आता आपण शेवटाकडे येतो आहे. कि आपल्याला डिजिटल लिट लिट्रसी ही सर्वांना पाहिजेच. तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं धन्यवाद.
मला पण खूप वेगवेगळी माहिती लक्षात आली बोलताना.